ते अंतर
हा लावले ना लावले होते
ह
हा अंजली लावल होता ना
दो घीला लावले का?
नाही ते एकीचा कॉल चालू होता, तिलयेल होता कोणाचां तरी
हा हो का!
हा साक्षी लावलं, साक्षी म्हण मी पोळ्या करू राहले थोड्या वेळा ना करते म्हण मी, तुम्ही माल करा मी तुम्हाला करते.
अ!
म्हटलं चाला ना आता काय माहीत कधी कर
हा आता तिल ते तिकडं स्वयंपाक द्यायचाय ना
हा!
तम त्याच्या मुळे हं रान केलं पाहत अस
आणि मग ति तिचा फोन तिला म्हणजे येईल तर कोण असतील कॉल
अ हो का झाले मग मंचता झाली तुहणी
हा त दोन झाले तुम्हाला धरून सांगजा
हाना, म त्या दोगीत त झाल्याव चार होतीना
हा!
हम्म अजून दोन चार सापडल्याच होत्या
हा
दममा दममा ते कुडं आजच करायची नाही
जेवून आले
हा जेवणा त्यांच्या दोघाची वेल ना ना ह अजून बाकी
ह का
आ का काही जवाला नाही रकड खल म कोण का
ह का
दिवसभर आज ते बाबी गल त्यात चालूच होती बडबट
हा
त्याला क बार ते तू गेली का तू गेल्यावर रुजून म्हणताप आली म्हणतापही गेल्यावर रागई आली आ बई गले त सांगा ती गोलो आली गोलो परत ती आसमा कडू बी
हा, हा!
मग काय त संजाकालं की पली सहा साडे सहा वर तर चालूच होत हा मग नाही इतकं सारखं डोकचजू दुकान राहील लय बोलल् आज
सणा आहे काय इथ नाही
नाही नाही टिकीट बाहिली
सणाला येले ना ते क नाही
हा येई लेना येल पण तिचा डाटा सं केले होर संपलात मग ते त रा ला होतो ना फोनने लागणार ना नेट संपेल असल्यावर
हा का
नेट लागात त्याला
हा
हम् अजुन कोण आहेत तिकडं नंबर घ्यायचारख
इकड कोणी गीताला मना आत्प
हो ना तल म्हण पय ना मन ओत का
हम्म झाले तर बरच आहे ना म
आता कसं आहे गणूचा मोबाईल आहे तिचा नाही तिचाच जात
तिचा खराब होईल का
खराब होले आता सुदरळडा केली
ह का मग लागतच नाही तिचं
नाही तिचा लागतच नाही ना
कायता गेलं असेल ना ग तुच्याच्या
नाही नाही कार बी नाही मग तिच फोनच बंद आहे न
हा का तुमच झाले क जेवण
नाही आता आत जेव राहिले ते जायल खुलत आातलं काच काम
हा का बर तरी सुपूषकड आहे ना
हा पूजा कड आत्ता तिचा फोनात बी बॅलन्स नाही त्या त्या मोबाईलवर केला नाही ते
ह का! माहिती यास अन तिला.
ह माहीत आता काय यित नाही पण टिचन मच बोलनस ना!
हा का!
अजून एक दोघी असल्या तर,
हा,
आमच सोनालीला आले क नाही काय मी तुही तिला आता कस काय मी फोन केला तिला,
हम्!
गेल ते व मी त्या दिवशी बोलायला.
गेलते का?
कोण, कोण,
मी नेवरा मावशी गेल ते,
हा का
काय बहिजे ती माहिती मित्रांनाच धोका दिला.
हा तसच म्हण आम्हाला. खरं काय खोटं काय.
हो आता गेलं गेलं आता काय. गेलं गेलं एकदा काय,
तेच मग आता कोणा बी केलं म काही बी म्हणलं तर काय,
हा आपण थोडी काही करू शकतोय त्या्याला काहीच नाही.
ह बाई ते भी लय अवघड झाला आहे ना!
हा बाई पण तेवे दारू पेल होते म्हणते बाई,
मग पाय बरं या रूमण किती गात होतो, ते गणपतीपुळ्याच्या याच्यात गेले ते समुद्रात?
हा समुद्रात गेली ती,
हा वई खिती ओळची होते का ग ते?
आ
कोय खिचतो आहे.
त्याच्यातले एक जण आहे ब बाकीचे समजात काही जेवीमचे काही माळेचे,
हा का!
हा यग तो ते संबार सैबर का.
हम!
तो म्हणजे समजा अस दीड दोन वर्षाचा तेव्हापासून ते म्हे ओडील वारलेले,
हा!
हा आणि तेवढाच एकच एकटंच होतं ते, पहिलाच मुलगा समजत आईबाईला मुलगी नाही, ककळीसनी अकास मुल्य तिने जिंदगी काढली,
ररे काय जीवण असं तिचं काय,
भाई लगे आताशी, पायला जाैन आणि लेखते खल
मग काय आता कोणीच नाही म्हणल्यावर मागण पुडून किती ताण आहे.
ह
परायला भ आता ल शोक वय ते रई.
हां आणि ते सगळे वीस एकोणावीस जण गेले होती.
हा आ.
वीस एकोणावीस जण पर्यटन पाहायला गेलते, फिरायला गेल ते मित्र मित्र सगळे.
हो, बाय न ते बाकीच्या आल्याबिल्याव लय अवघड झाला असलं बाई.
आता हे एवढं लांब गेलेच नसते, तर झालंच नसत असं असतंय बाई ते.
हा न्हव
आता मोबाईलमध्ये किती लांब देखीले ते विडिओ.
पण आपण म्हणतो बई ते व घडाच्या गोष्टी घडूनच जातेत्या. ते इड बी असत घरीबी असत तरी व्हायचं असत ते व.
हा. ते आठ जण होते. आठ जण होते, तीन जण वाचले त्याच्यातले.
हाव बई.
पण ते तीगाला का होत नाही कि ते अवघड झाल आसन.
हा.
घरी येऊ काय सांगाच, का नई बा.
ते तोपर्यंत घरीच नाही आले.
नाही!
नाही.
आन म कुड होते?
तिथेच होते. जोपर्यंत त्यांच दोन दिवस ते पिरीत सापडलं नई
हा.
तोपर्यंत ते घरीच नई आले.
बापरे!
हा. आता ती थल्ली सम सरपंच ते गेले होते ना.
हा.
मग ते कुड ती सापडल्याच्या नंतरच गेले.
बई.
नाव पडी
नुसती कामं हायती नी काय?
पण असं त्यांना वाटलं नाही, म्हणणार आहे म्हणून
आ
त्यांना वाटलं नव्हतं होणारे म्हणून.
हां असं काय कोणाला वाटत काय, असं होईल म्हणून.
हा.
म गेलेले बाई, जीवाना.
हा.
हा.
हम, ह. आता म्हणत्यान विचारालती.